खूप क्लिअर येतोय, एक ताईनी फोन केला मला त्यांचा आवाजच येत नाही.
नेटवर्क प्रॉब्लेम असतो ना.
हा त्यांनाच असेल तो, मी म्हटले नाही मी त्या ताईना आम्हीं दोघी जणी बोलतो म्हटले कनेक्ट जर एकदा झाला ना तर एकदम आवाज क्लिअर येतो दोघींचा पण.
हा तर ते नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो आणि शेवटी फोन धरण्यावरती पण असतं ना.
काय मेसेज पडलाय अ ताई सगळ्यांनाच म्हणजे सलग हे ना सगळ्यांचे उद्याच झाले पण
सगळ्यांचे. हो... एकतीस तारखेपर्यंत व्हायला पाहिजे. आता कितीक होणार आहेत काय माहिती...
हो ना.. तुम्ही ना.. आता माझे अ.. पंचवीस झालेले आहे. तर मग समजा माझे जरी पूर्ण झाले ना तरी तुम्ही मला करू शकता म... नाही मी करणार. पण तुम्हीच करा वाटलंयस तुम्हाला...
हा.. ओ... चालेल -चालेल...
हो.. म्हणजे मग तुमचं पूर्ण होऊन जाईल ते.
चालेल ठीक आहे. मग मी तुम्हाला असं एक... स... म्हणजे सकाळ दुपार असं म्हणजे असं जरा दोन- दोन तासांनी तीन -तीन तासांनी असं... करु म्हणजे सारख... पण नको ना...
हो-हो... दोन -दोन तासाने आता आपल्या दोघींचे दोन- दोन कॉल झाले का. मग भले आपण थोड्या वेळाने चार एक वाजता मग परत करू एकमेका....
हो...
खर... मग दुसरीकडं... कॉल डिस्कनेक्ट होऊन जातात. आवाज पण व्यवथित येत नाही. मग आपला व्यवस्थित येतो तर मग आपणच कंटिन्यू करू.
हो.. ते पण एक आहे. आणि काय होतय काही लोक न... उचलत नाहीएत. आता आपण फोन केला ना तर उचलत नाहीत.
हम्म...
पटकन.... त्याच्यामध्ये वेळ घालवतात.
वेळ घालवता... तुमचं जेवण झालं का?
नाही जेवायचंय. अजून जा. म.. म्हटलं आता एक जण बोलत होती.
हा..... हा..
ते.. तर तिच्याशी पण मग.. अ... हेच बोलले मग... हा... विषय आज धरून ठेवला मग हा याच विषयावरती जरा... फोकस करायचा म्हणजे माझंही नॉलेज वाढतं. तुमचंही नॉलेज वाढतं.
हो... पाऊस तर आमच्याकडे आता खूप पाऊस चालू झालाय.
ह.. बरोबर आहे.
हा.. ना.. कमीच होत नाहीेए तो.
होईल - होईल...
हम्म.. आम्ही ना ताई अ... एक.... हे केलेले आहे. काय म्हणतात त्याला... आमचा एक बचत गट आहे. आणि एक... कृ.. षी.. कृषी गट म्हणून एक म्हणजे तो फक्त शेतीविषयी असतो. मग तो गट आहे ना. त्याच्यामध्ये आम्ही भात, लागवड, कमी खर्चात... कशी करायची? त्यानुसार करतोय. तर मग तेच हे... हेच.. मग मशनरीनी आम्ही भाताची रोप... लावलं. भात.. आपण असं... आम्ही घरी जे करतो ना... भाताच बिळ टाकायचं... मग ते उपटायला पण माणसं सांगायचे.. मग... परत ते लावायला पण माणसं सांगायचे.... त्याच्यात अ... मजुरी जाते. आणि हे कसं आहे. आम्ही घरच्ये घरी ट्रे भरलेत. ट्रे भरल्यानंतर ते रोप आलं ना.. ते एक... एक तासामध्ये असं समजायचं अर्धा एकरला थोडं कमी एवढं
हम् बरं आहे ना किती चांगलंय म्हणजे मा तुमचं प ते डिझेल वर चालते मशीन का कशावरती चालते?
अ... म्हणजे असं केलं आम्ही का, ज्यांनी ज्यांनी केलंय ना त्यांनी सगळ्यांनी मिळून त्या मशीनवाल्याला पैसे दिले आणि तो मशीनवाला येऊन त्यांनी तासानुसार प्रत्येकाकडनं पैसे घेतले.
ठीक आहे हरकत नाही ठीक आहे ठीक आहे, पण आता इ तून पुढे एक करायचं की आता तो कस यावर्षी, हे पहिल्यांदाच करताय का तुम्ही?
हो नाही एकदा केलं होतं त्याच्यानंतर आता दुसरं.
हा ठीक आहे ना हरकत नाही आता तुम्ही लक्ष देत ता ना ना आता परत का आज जेव्हा तुम्ही लावाल आज उद्या पर्वामध्ये जेव्हा केव्हा लावाल ना तर त्यावेेळेला फक्त लक्ष ठेवा कि हा किती वेळ घेतो आणि किती पैसे आपण देतो. किती क्षेत्राला किती पैसे देतो.
हो हो नाही ते ना ते लक्ष ठेवतो ना. म्हणजे आता हे कंटिन्यू आमच्या इकडं तेच आता समजा पंधरा मिनिटं झालेच आहे फक्त एक वावराला पंधराच मिनिटं लागले मग त्या पंधराच मिनिटाच्या नुसार त्याच काय असेल ते तेवढे पैसे त्याला द्यायचे असं.
तसं नाही तसं नाही म्हणत ते नाही म्हणत मी त्याला तर पैसे द्यायचेच आहेत पण तासामध्ये किंवा पंधरा मिनिटामध्ये तस किती तो क्षेत्र घेतो साधारण एक एक गुंठा नांगर तो एका एका गुंठ्यात रोपं लावतो दहा गुंठ्यात रोपं लावतो किती तो जागा किती जागेत तो काम कर तो किती वेळात किती जागेत काम करतो ह्याचा जर हिशोब ठेवला तर आज तुम्ही त्याला पैसे देताय उद्या तुम्ही तुम्ही पैसे घेताल.
हम्म
अशा पद्धतीनं.
म्हणजे दहा माणस जर असले ना आ ता जे मी तुम्हाला बोलले ना आम्ही जे आता मशीन लावलय ना तर दहा माणसं जर असले ना तर दहा माणसांला त्याला एक ते दीड तास जातो, तेवढ्या भात लावायला तेवढं वावर.
हा
आणि मशीनी आम्ही खूप लई झाली तर अर्धा तास लागला आम्हाला फक्त.
हा मग बरोबर आहे ना निम्म्याने काम कमी होत आहे ना पण मजुरी पण वाचतेय.
मजुरी वाच
पण मजुरीचा हिशोब आणि त्या माणसाचा हिशोब ह्याच्यामध्ये थोडस तुम्हाला गणित बघावं लागेल किंवा बुआ कसं आहे मजुरी परवड ते आता ते यंत्र परवडतं हे पण तुम्हाला बघाव ला
हा ना मग यंत्रच परवडतं आम्हाला, पण मग आत्ता काय झालं आम्ही आम्हाला थोड जास्त करायचं होतं म मशनरीन पण त्या मशनरीला पाणी कमी लाग त आणि आमचे जमीन अशा ठिकाणी ना का डोंगराचं पाणी आलं का पहिलं आम च्या जमिनीत येत.
एक आता आता काय करायचं कि तुमच डायरेक्ट म्हणजे डोंगराच्या पाय थ्यालाच ये असं थोडक्यात म्हणायचं म्हंटलं तर तर त्याला ऐक ये ना असं अ हे करून टाका वाट देऊन टाका ना त्या पाण्याला जे पाणी साचतय
अ म्हणजे त्याला वाटा खूप येत जायला मोठा वहाळ तिथून जायला पाणी पण काय होत त का निचरा जो येत येतो ना त्या निचऱ्याचच पाणी खूप असत त्याला चान्सच नाही ये दुसरा.
कुठे टाकायला, कुठे वहायला, बाकीकडे कुठे पसरायला व हे नाहीये.
नाही, म्हणजे पाणी वाहायला जात निघून पण ना
पण पाठीमागचा गाळ जो राहतो गाळ राहतो तो गाळ्याचा चिखल राहतो तुमच्याकडे थोडक्यात
हो हो
मग आता त्याला का ठीक आहे, पण आता त्याला काही पर्या आपण त्या त्याला तुम्हाला ग ग्रामपंचायतीकडेच मदत मागावी लागेल किंवा कृषी इ तुमच्या कृषीची हे असेल ना ऑफिस तर त्या, त्या लोकांनाच विचारायचं ते लोक तुम्हाला सांगतील व्यवस्थित
मग त्यांच्याचतर्फे हे चालू आहे तेच करताय आम्हाला अ गायडनेस तेच करताय का तुम्ही असं नाही असं करा, तसं नाही तसं करा, हे बियाणं करा ते बियाणं करा करा हे औषध फवारा, ते औषध फवारा
आता काय करा माहिती ये का, हा ठीक ते आता आहे ना, ते जे काही गाळ राहतोय ना तु तुमच्याकडे येतोय ना साचून राहतोय तर तो पूर्ण शेतामध्ये पसरतोय का काय, ते सगळं बघून घ्यायला घ्या घ्या आणि त्याच्यानंतर अ जरा उघडलं, की ते थोडं थोडं काढून आहे ना तो गाळ
हम्म
असं जरा वाळवायचा आणि तो उरलेल्या शेतामध्ये टाकून द्यायचा.
हम्म हम्म.
कारण ते डोंगरामध्ये कसं आहे की, सगळंच असतं
हम्म
त्याच्यामध्ये कस भरपूर आहे त्या मा गाळामध्ये
हम्म हम्म
म त्याच्यामध्ये जम म्हणजे सगळ्या गोष्टी असतात मलमूत्र असतं प्राण्यांच, माणसा च जे को, जे काय असेल डोंगरावरती जे काय असेल
हम्म
नैसर्गिक ते खत होतं तुम्हाला मग ते तुम्ही जर वाळवून आत्ता तुम्ही म्हणजे थोडं थोडं काढून बाजूला ठेवलं थोडस असं का काठाला लावलं, आपलं काय म्हणतात अ न शेताच्या बांधाला लावलत तर ते पण फायद्याचं ठरेल आणि ते थोडसं ऊ ऊन पडल आता ऑक्टोबर मध्ये ऊन पडेल साधारण सप्टेंबर, ऑक्टोबर मध्ये ऊन पडेल मग त्यावेेळेला तो गाळ थोडासा बाजूला काढून म्हणजे असा जर वाळवला
हम् हम्..
कि तेच खत म्हणून ते नैसर्गिक खत म्हणून तुम्हाला ते वापरता येईल.
हो.
त्याच्यामध्ये थोडस शेनकूट वगैरे टाकून तुमच्या घरातला का कुडा कच कचरा टाकून आ जमत असलं ना तर त्याच्यामध्ये ना ते एक कंपोस्ट खत म्हणून त्याचा वापर करू शकता आताच जे का तुमच्या घरात आपला हे निघतो ना, कचरा कुडा कचरा निघतो ना तर अ ह्याच्यामध्ये एखादया टाका खड्ड्यामध्ये जमा करत जा. आणि त्याच्यामध्ये त्याचं गांडूळ खत तयार करा आणि त्या गांडूळ खताबरोबर हा गाळ पण त्याच्यामध्ये मिक्स करायचा. म्हणजे चांगलं ओरिजिनल भरपूर मोठं खत होतं. आणि चांगल्या प्रतीच खत होतं.
हो..
असं होऊ शकतं. प्रयोग करून बघायला काही हरकत नाहीये. गांडूळ खतामध्ये पण काय घेतात की आपल्या घरातला ओला कचराच असतो.
ह, ह्या स्कीम आहे ना ताई अ म्हणजे गांडोळ खत प्रकल्प, त्यानंतर म्हणजे असं हे आम्ही खूप राबवतो आम्ही गांडोळ कथासाठी केलेलं इथं
हा मग तो तो गाळ जो आहे ना तर त्या गा तो गाळ वाळवायचा आता. आता थोडा, थोडा बांधाला लावा. शेताच्या आणि तो सगळीकडे असा जेवढा पसरवता येईल बांधाला लावता येईल तेवढ्या लांबपर्यंत त तो न्या आणि त थोड, थोडा नंतर तर जस जस ऊन पडत जाईल तस तस तो वाळवात जा. जेवढ वाळ ता येईल तेवढा वाळवा आणि त्या गांडूळ खताबरोबर ते खत म्हणून वापरलं तर तुम्हाला बाहेरच्या रासायनिक खतांची गरज पडणार नाही.
हो..
आणि तुम्हाला चांगल्या प्रतीचं पीक मिळेल. नाही का?
हो मंग,
अ त्याच्यासाठी, म्हंटलं म्हंटलं आ तसं करून बघा एक प्रय आणि विचारून बघा आधी तुमच्या जे अधिकारी असतात कृषी अधिकारी जे आहेत. तुमच्याकडचे तर त्यांना तुम्ही विचारून बघा. ते का म्हणजे त्यांनाही जरा फायदा हो कळेल की बाबा ही माणसं खरंच काहीतरी करतायत म्हणून,
हो ताई करता तुम्ही कॉल.
हो करते करते..